हॅलो!
हां.
हॅलो!
हॅलो!
जेवला?
जेवलो की.
जेवला होय, हा हा हा. आज काय?
काय गं तुम तुमचं सगळं जेवण झालं का नाही?
आमचं जेवण झालं सोमवार. आज बेंदू
हम्म हम्म लाईट वेट.
गाव पेंदूर आज पोळ्या केलत्या.
हम्म ब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
होय महाराष्ट्र पेंदुर आज.
मग
माझ पोळ्या ये नाही जमती.
केलते नी चालते.
हम्म.
द्यायला गेलती हेने. हम्म काय पाऊस गेला आता पाऊस काही नाही बघा.